नमस्कार ताई. मला ना तुम्हाला थोडीशी माहिती विचारायची होती कि आपलं मागे बोलणं झालं होतं बघा तुम्ही क्रोशियाच वस्तू बनवता तर मग त्यामध्ये तुम्ही काय काय बनवता
मी क्रोशेचे सर्व वस्तू बनवू शकते जसे ऑर्डर असते तील तशा तोरण, रुमाल, ताटाभोवतीच्या रांगोळी, समय रांगोळी पुन्हा आपल्या बॅग असतात. लहान मुलांचे स्वेटर, टोपडी, पायमोजी हा परत नंतर हे फुलं वेगवेगळ्या प्रकारची फुलं, फुलांचे हार गुढी म्हणजे आपल्या प्रत्येक सणाला सणानु सार जसं जसं असेल तसं सगळं आंब्याची पानं
अरे व्वा ते आंब्याचे पान अन तिथं खूपच सुंदर वाटत असेल
हा प्रत्येक गुढीला लागणारे सगळ साहित्य क्रोशेचच ला ला ते वरती लटका असतो ते पण तांब्या हा ते पण व लोकरचचं बनवत ते गो घाटी पण लोकरची लोकरचाच त्याला हार पण लोकरचाचं असं
हा हा माझ्या ना एका मैत्रिणीचं लग्न होतं तर तिचं असं वि विचार होता की म्हणजे टिकाऊ वस्तू असा असलं पाहिजे रुखवतामध्ये तर म्ह टल आहे ताई आहेत माझ्या ओळखीच्या त्यांना विचारून बघते तुम्ही रुखवत पण बनवता का असं
हा रुखवत बनवते ना अ असं नवरीचे म्हणजे लग्नदिवशी रुखवत असतो ना तो पूर्ण असा बनवून देतो जसं पाहिल तसं शेटमध्येध्ये आणि कलश बिलश हवं असत तर भटजीचं पुन्हा पावलं ती असतात ती याची पाऊल असतात ना ते पण असे बनवून लोकडीचच बनवते पावलं लक्ष्मीची पावलं काय
हा म्हणजे ते कस धुन पण परत उपयोग होतो असं
हा ते गौरी वेळी तर लागतात ना डेकोरेशनसाठी तर लागतात सगळं साहित्य गौरी गणपतीच्या वेळेस ते कामा हा मग ते असं ते घेतात नवरीच मग असं तुम्ही लग्नातल बोलला तर ते आंतर पाठ पेंटिंग बेंटिंग पेंटिंग काम करते मी अस् मत्र
तर पाठ वरती अ शिव हा शिव पार्वतीचा फोटो किंवा मग नारायण लक्ष्मीचा हा ते खूप चालू आहे सध्या
तिथं पण असं पाठीमागे म्हणजे ती माझी मुलगी पेंट करते ऍक्च्युल पाठीमागे असं ते अ ग नाही नाही माझ मी हो ते असं बघून बघूनच शिकलोय असं लहानपणापासून आणि मुलीचे मुलगी आर्टिस्ट आहे ते चित्रकारच आहे असे त्या त्यामुळे मग ते असं पडद्यावर पाठीमुळे चित्र तसं काढून देते ते
म्हणजे एक छंद जोपसायला पण भारी आणि त्याच्यातून रोजगार पण प्राप्त होतो.
पण असं आपण पाठीमागं डेकोरेशन करू शकतो ना असं पडद्या पडद्याचा त्याचे पण असतात ऑर्डर असं परत ह्याच्या वेळेस संक्रांतीच्या वेळेस येते तिळगुळाच्या हलव्याच्या दागिने हलव्याच्या दागिने
हा हा आता तुहा रक्षाबंधन आलंय तर मी वेगवेगळ्या राख्या बनवल्या आहेत म्हणजे लहान मुलांच्या च्या परत वहिनी आणि भावासाठी बनवता बघा कॉम्बो मध्ये त्या आणि मोठ्यांच्या साध्या ज्या ज्या पाहिजे असं तसं
राखे पण बनवते लो पण उलंच्या बनवतो आम्ही
हा मी पण आता बघितलं मुलांच्या राख्यांच ते खूप आवडलं शेंगदाण्याची आमटी चटणी आय ना शिंगदाण्याची केलेली काज आज उशीर येणार उशीर येणारे आठ साडेआठपर्यंत मकधले न शिक आता गेली ती तुम्ही येण्याच्या आधी
ह
हॅलो. हा सॉरी मध्ये थोड डिस्टर्ब आणि विीचले आता पयंत आलं त ठीक नाही तर पालीला ज तर य मज आमच्याकडे पण आता सध्या घरगुतीच जास्त राख्या बनवायच चालूय इथे आजूबाजूला पण
हो का तिकडं तुम्ही अ म्हणजे आता ते तुम्ही असे ऑर्डर घेत तयार करून असं विकणार आता सध्या पहिल्यांदाच
अ म्हणजे चालला प्रयत्न जर जास्त जास्त प्रमाणात बनवून झाल्या रक्षाबंधनच्या आधी तर मग स्टॉल लावायचा पण विचार चालू आहे.
अच्छा चांगलं आहे ना मग
हा. म्हणजे कसं तेवढाच आपला म्हणजे एक नवीन अनुभव पण येईल असं कि आपण त्याच्यामध्ये अजून काही चेंजेस करायला पाहिजे. काय बदल करून अजून आपण अं पुढे जाऊ शकतो असं
हा स्टॉल साठी भरपूर लागतं ओ म्हणजे खूप कराव लागतं. त्याला इन्व्हेस्टमेंट असं म्हणजे कुठली पण गोष्टी आता मला पण असं मी खूप विचार कर ते एखाद इकडं लागत स्टॉल तस ते वूलनच पण एवढं होत एकटीन घरातली काम हे ते करुन पण कधीतरी आहे एक विचार चार एकदा पूर्ण भ भरवायचं आहे ते
नाही त्याच्यासोबत अं आमच्याकडे म्हणजे मॅट रांगोळी पण येते ना मला. तर चालंय की सोबत मॅट रांगोळीचं पण ठेवायचं आणि अं रा ह्याचं पण अजून अं तेव्हा म्हणजे अ भाऊ बहिणींना हो पिशव्या पण आणि अं बहिणी बहीण भावाला पण आणि भाऊ बहिणीला देतो ना असे छोटे छोटे काही गिफ्टस वगैरे पण ठेवता आले. भेटवस्तू. म्हणजे एकच वस्तू ठेवली ना. कि तेवढं नाही होत मॅनेज मग असं वेगवेगळ्या वस्तू ठेवल्या की मग तेवढं. स्टॉलचं पण आपल्या थोडंसं परवडतं.
हो ते पण आहे. सगळ्या बा की च पण वस्तू बनवून ठेवतील अस.
हो आणि कसं मोठं मोठम मोठ्या मॅट रांगोळ्या असल्य की त्यांची प्राईज जास्त असते त्याच्यामुळे त्याच्या किमतीमुळे कोणी घेत नाही मग छोट्या छोट्या जे समईच्या खाली ठेवू शकतो किंवा मग शुभ लाभ नावाच्या किंवा मग छो वॉल पीस वगैरे अस ता ते घेतात म्हणजे असं आपण जर ऐंशी रुपये जोडी किंवा शंभर रुपये जोडीने विकला ना तर घेत.
हा.
आणि त्याच्यामध्ये कसं आपला मग खर्च पण वसूल होऊन जातो.
हो.
सामानाचा, त्याच्यामुळे काही नाही वाटत मला
बरं आहे ना मग ते काय ते अं. पण अं लगे लगेच असं मोठ्या वस्तू घेतच नाही जास्त महाग वाटतात लोकांना ॲक्च्युली आपल्याला त्यो खर्च आलेला असतो त्याला त्यासाठी वेळ गेलेला असतो खूप बाकीच पण आता ते रांगोळी मॅटला कसं.
पण लागतं ना साहित्य आता खुप म्हणजे आधी स्वस्त मिळायच पण आता कसं थोडं महाग त्याच्यामुळे मग आपल्याला पण स्वस्त हा स्वस्त देऊ शकत नाही ना थोडस मग त्याची प्राईस ठेवावंच लाग
म्हणजे आपल्याला पण थोडंफार इन्कम यायला पाहिजे ना एवढा वेळ घालवला. तर ते म्हणजे प्रत्येक जण ते हेज्या इन्कम साठीच करत असतं. जरा काहीतरी आपल्याला त्यातून य त मग खूपच पण मागताना लोक खूपच चीप मध्ये मागतात.
आणि आपण अं जी किंमत ठरवलेली असते म्हणजे फिक्स रेट जरी ठरवलेले असले तरी लोक येत येत आणि त्याच्यामध्ये पण एका अं कमी करायला बघता बार्गेनिंग ह बार्गेनिंग करायला बघता मग ते परवडत नाही आपल्याला मग असं वाटतं की एवढी मेहनत करून काय फायदा असं पण होऊन जातं कधी कधी
नाही नाही असं कधी कधी विचार येतो मॉलमध्ये. किंवा बाहेर ऑनलाईन घेताना लोक विचार नाही करत ले म्हणजे ते कस पण असून द्या. मग हँडमेड बनवलेलं असतं समोर पण असतं ते टिकाऊ पण असतं पण तरी पण त्यांची अशी अपेक्षा असते की कमी कराव या लोकांनी असं इथे तस विचार करायला गेलं तर त्यांना ते खूप महाग पडतं म्हणजे आपल्यापेक्षा पण आपण बनून देतो त्याच्यापेक्षा त्यांना ऑनलाईन खूप महाग पडते.
तरी पण मग ते तिथे घ्यायला तयार असत पण ना असं आपण जेव्हा तेव्हा घ्यायला तयार नसतं क्वालिटी मध्ये पण फरक असतो ना गुणवत्ता आपली चांगली असली. तरी पण मग ते म्हणजे दोन दोन तीन तीन तीन रुपयांसाठी पण खेचाखेची.
घ्याची गरज असतात ते एखाद्या असतात म्हणजे कलेला जाण नसणारी ते काय बोलत नाही माझ्याकडे असे एक दोन कस्टमर आहेत ते कधीच
ज्यांना कला आवडते ना, आणि ज्यांना माहिती ते म्हणजे असं कधीच बोलणार नाही, ते घेऊन टाकतात जेवढे आपण सांगितलं ना,
हो, माझे एक कस्टमर आहे ते तसेच आहे म्हणजे काहीच अ हे करत नाही.
हा जेवढ्या किंमत सांगितली तेवढ्या किंमतीला घेऊन टाकता. बरोबर ना अशी खूप कमी असतं ओ पण.
म्हणजे ते कधीच म्हणत नाही एवढे लावले तेवढे लावले, काय काय नसतं म्हणजे आपण पण अस त्यांना खूप लावेल असं नाही, पण जे सांगितले त्या पहिल्या पासूनच आहेत कधीच काय बोलत नाहीत आपण बोलं ना एवढे तर तेवढेच हा चला तुम्ही बोलताय एवढे तर घ्या असं मग ते असं, पण काय काय खूप अस ते, जरा कमीच करा कमीच करा दोन घेते चार घेते अरे हे किती बघितलं तरी त्या वेळचा तेवढाच आलेला असतोय ना आम्हाला. असं आहे ना पैसे पण एवढंच लागलेलं असतं. आपण पण काय जास्त ओळखीच असले तर मग म्हणत जाऊ दहावीस रुपये द्या कमी, आपल्यालाच लॉस होतो पण काय बोलू शकत नाही. कस्टमर टिकवायचा तर जरा थोडफार मग कधी कधी आ आपल्याला पण कमीपणा घ्यायला लागतोय. हा मग असंय ते, थोडी कलेची माहिती लोकांना होस्तोपर्यंत पण आता बरेच आता ते हे झालं मी आता ते गजरे बिजरे बनवते ना,
हा नाही आता ते खूप चालू आहे की, म्हणजे नकली फुलांची गजरे परत काय म्हणतात डोळ्याची उन्हाची सगळं साज आणि हळदीचा नवरीच सगळं साज वगैरे ते खूप चालू आहे आता.
हा मग त्या असं असतात ऑर्डरी त्याच्या,
हा हा ह, आणि कसं त्याच्यामध्ये थोडेसे पैसे पण मिळतात, म्हणजे सर्व ना माहिती कि ते स्वस्त मिळत नाही, हा आणि कसं तेव्हा हा तेव्हा घेऊन घेता, आवडलं की घेऊन घेता इतर वेळेस म्हंटलं की मग त्याच्यात पण तसंच आहे.
हा हा मग काय तर.
पण आता खूप छान छान कलर्स मध्ये मिळतात, वेगवेगळे प्रकार.
हो चालेल ताई, मी परत तुम्हाला उद्या करू का कॉल? आता मला जरा, झाले छान वाट बोलून एकदम